जल
जेवलो होतो.
हा जेवलो आत्तााच.
हा काय नाही म कराल बाहेर फिराल.
बरं हा हा ते नव्ह कॉलेजमध्ये कुठला कार्यक्रम आहे तुमचा?
कार्यक्रम युथ फेस्टिवल आहे.
हा युथ फेस्टिवल आहे व्हय.
हो ते सप्टेंबर महिन्यात कायतरी आहे.
हा हां
मग तु तू येणार काय बाहेरचे येतात की कॉलेजेस येतात बाहेरन.
व्हय हा हा.
मग तू कॉम्पिटिशन ला येणार का बघायला ते चालतेय बाहेरची कोणतर आल्यावर
बघायला चालते ना.
हो बघायच
हा मग बघायला येतो कॉम्पिटिशन ला अजून आत्ता काही नाही.
ह
ते बघू कॉल करतो. म्हणजे अ तुला विचार म्हणजे घरात विचारतो आणि सांगतो.
हा हा. चालत युथ फेस्टिवल म्हणजे काय माहिती आहे का तुला?
काय सांग की जरा माहित त्याच्याबद्दल
यथपैस म्हणजे ते हे असते. आपलं अस बत्तीस काय पस्तीस हे येतात कॉलेजेस येत. कॉम्पिटिशन ला आणि सध्या तीस काय चाळीस इव्हेंट असतात.
हा.
मग ते इव्हेंटला प्रत्येक जण असं असं कॉलेजेसवाले ते तर मेच हे असतात. पथनाट्य नाटक, डान्स, परत माईम असतोय, माईम म्हणजे काय माहिती का तुला?
हा काय व्हायला
माहिती? मायम म्हणजे मुकनाट्य, मुकनाट्य त्या आता सगळं अस ते नुसतं ते गाणं लावतात आणि न असं म्हणजे आपण आता स स्टंट तनी केलाय त्या उडी बिडी मारलय त्यातन आवाज बिवाज तोंडाचा, तोंडातला आवाज जरा सुद्धा यायचा नाही.
हां.
आणि त्यातनं म्हणजे तोंडातन तुझा आवाज आला की नाही
हा.
क्वालिफाय करतात.
व्हय.
निस्त ऍक्टिंग करायचे त्यावर आणि ते नाटक करत करत की नाय एक थीम तयार करायची.
हा.
मग ति थिम त्यांनासणी आवडली आणि कळाली तर नंबर देतात.
हा, हा,
गेल्या वेळेला आमचा पहिला नंबर बसला युथ फेस्टिवलला.
होय.
होय.
ते कुठं होतं?
ते आमच्या मिर मिरजमध्ये होत.
मिरज मध्ये येतं व्हय.
हा.
ह
चांगलय ओ. त्यातनं खरंच खूप डेव्हलपमेंट होते त्यातनं सगळं
हा होय काय.
आपल्या स्किल्स, स्किल्स तिन वाढत्यात.
हा.
अ सगळंत अन् म त्यात मेहंदी कॉम्पिटिशन पण असत्या रांगोळी असत्या त्या कातरकाम असते पथनाट्य हा कातर काम म्हणजे कागदा असत्या
हा.
ते अस कट करायचे
हा, हा, ते हे तयार करायचं काय?
हा आणि ते जोडायचं आणि हे करायचं चित्र तयार करायचं.
हा, हा,
त्याला कातरकाम करतात. परत रांगोळी स्पर्धा असतय रांगोळी स्पर्धा म्हणजे पोर्ट्रेट काढायच असत पोर्ट्रेट म्हणजे आता तू तिथं तुझा फोटो आहे
हां
त्यो आहे तसं डिकटू आहे तसं हे करायचा फोटो रांगोळीत काढायचा
हा हा
असं असे मोठे मोठे कॉम्पिटिशनस येतात परत माती काम मातीनं ते हे तयार करायचं वस्तू तयार करायच्या वस्तू म्हणजे बारक्यासारख्या नाही असं मोठ्या मोठ्या वस्तू तयार करायच्या
हां हां
अ मग ह्य नृत्य येतंय
हम्म
नृत्यमध्ये आमच्या आमच्या ह्याला गेल्या वेळेला दिवली केलती
हा
दिवली काय माहिती काय तुला
ते माहिती कि दिवली
काय असतं
ते पणती घेऊन नाचतात मोठ
हा बॅलन्स होतंय का तुला कधी
की अजून मी बघाय नाही कधी ट्राय केलं नाही
हा त्याला पहिल्या स्टार्टिंगला त्या डोक्यावर बाटली घेऊन बॅलन्स कराय लागत्या
हा
आणि त्यानंतर आपाप कनी असं दोन महिने जातात
हा
मग त्यानंतर बॅलेन्स केल्यावर मग ते पणती घ्यायची डोक्यावर ठेवायचं मग त्याच्यावर बॅलन्स करायचं
हा
मग थोडे दिवस गेले की ती पेटवून डान्स करायचा पणती पेटवतात
हा
मग तो‌ मग नंतरन तो डान्स करायचा तो आणि डान्स करत करत ती पणती डोक्यावर घेत वर ती चढायचं एकमेकांच्या खांद्यावर अंगावर असं पूर्ण तरी नाही म्हणाय गेलंस कनी बारा तेरा फुट वर जातात
होय
हो असं एकदम असं स्टंट असं करत बॅलन्स करत करतच जात वर
हा
आवाज नाही भारी असतोय डान्स तो पण आणि तो दर वेेळेला कनी नंबरात बसतोय डान्स
हा हा
आता यावेळेला कोणता काढणार आहेत काय माहीत नाही सर
हा
आता प्रॅक्टिस लावणार दोन तीन दिवसात
हा आणि म्हणजे मुलांचं नाही काय ग ते इथ
मुलींचा मुलांचा असतोय एक ग दुममधू होता तो असं कमंरेला कमंरेला हे बांधायचं
हां
आपल ते असं ताशा टाईप असतय. ते कमरला बांधायचं आणि डान्स करायच खरं ते ओ ओझ असतय ते तरी तीन चार किलोचा असते.
होय म एवढं वज्ज घेऊन तुम्ही नाचतायसा.
होय आणि त्याच्यावरण असं हातावर कोलाटया उड्या मारायच्या अस त्यात एकमेकांच्या खांद्यावर चढायचे असते. असं एकमेकच्या खांदा्यावर उभारून मग हे करायचं असते असं असे स्टंट असत्यात.
होय.
होय आमच कोल्हापूर जिल्ह्यात पहिला बसलेला त्या डान्सला
होय.
होय. म तिथन आमचां साताऱ्याला निवड झाली.
हा
ते आमचां साताऱ्यांसनी निवड कर गे गेलोच ना आम्ही साताराला ते कायतरी मोर्चा चालू होता.
हां
त्या मोर्याच्या मध्ये पुढं गेलं ते अजून पुढं अजून डेटा आलंच नाही. कामगार कल्याणची मं कामगार कल्याणची योजना मोठी हाय.
म्हणजे ते अजून झालंच नाही.
नाही झालं म आता आम्ही तिथं ढोलू उतरणार होतो ते कर्नाटकच्या राज्याच डान्स नं ते डोलू
हा हा हा
ढोलुगणता म्हणून डान्स आहे म त्या आत एक म काय एक मंथ मेकांच्या अस ढोलवर थांबायचं उड्या मारायचं या असं डान्स येत. पूर्ण अस रिस्की मध्ये डान्स हाय तर प्रॅक्टिस करून होते चांगले होते दरवेळेला नंबरात येतोय हा डान्स.
हा हा
भारी आहे तो डान्स कर तरी एकदा एकदा पूर्ण बसला ना
हा
निवांत सगळं असं इ सगळीकडून कुठल्या पण कॉम्पिटिशन ला बाहेर गेल तरी पण पंचवीस तीस हजार रुपये तर निवांत येतात.
हा म्हणजे मी ते देवली डान्स होता कनाय मुलींचा
हा
तो मी असा अमोरासमोर बघितलेला होता.
कुठं?
अ हित ईचलकरंजीमध्ये कणी नाट्यगृहामध्ये आहे होता.
होय का अरे त्यो आमचा शो होता.
तुमचा होता काय?
होय आम्हीच होतो त्यात मी दिसलो नाय तुला
एवढं काय नाय बेघटलं मी म ते मी आमोरा स समोर बघितल्यावरती मला वाटत होतं ने मी पण जाऊ काय?
हा
असं वाटत होतं.
हा हा भारी वाटतय ते गाणं तेनं सगळं असं भारी वाटतय. हं आणि सगळेजण स्माइल देत असत्यात सगळ हा आमच्या ग्रुपमध्ये असं... भारी भारी असं... सगळी असं इव्हेंट खेळतात
होय होय
आमच्या ग्रुपमध्ये... असं म्हणायला गेलं कि... चाळीस पंचेचाळीस पोरं हेत
हां
पोरं पोरी सगळी हेत
हां
खरं... टायपिंगला जरा वेळ... वेळ द्यायला लागतो ना जरासं ह्याला.. प्रॅक्टिसला... रात्री रात्री दहा... बारा... एक
हा
एक एकदा आमास्नी... पहाटे सहाला... सहाला घरला यायला लागतंय
व्हय?
होय पोरं ना... सगळी येऊच देत... मग घरी सांगायला लागतंय प्रॅक्टिस हाय म्हणून घरचे अलाउ करत नाहीत... खरं... एक दोन दिवस तरी हे होतंय
होय
आता थोड्या दिवसानं... आमचे... सकाळी पहाटे लावणार हेत प्रॅक्
हा... मग ती कुठं जाणार?
ते कॉलेजमध्येच असणार... खरं पहाटं लावणार आता... प्रॅ... हे होणार ना... युथ फेस्टिवल येणार आमचं
हा हा
मग ते युथ फेस्टिवल आता... आलं की त्या कॉम्पिटिशनला हे करायचं
हा हा
तो डान्स करायचा
हा हा
सर ह्या वेळेला म्हंटल्यात... ढोलू कुणीता करायचा म्हणून
हाहा... हाहा
करा म्हंटलेत सगळेजण
हा हा... मग तुम्हासनी सवय झाली असणार नई.. ते करून आता
होय
हा
मागं एकदा आम्ही केलेला तो डान्स... खरं... एवढा काय असं बसला नाई परफेक्ट आत्ता आणि थोडा... जरासं प्रॅक्टिस करून होतंय
हा... हाहा मग
चांग... चांगलं.. असं पूर्ण... बॉडी वर्कआउट होत्या
व्हय?
होय बॉडी मध्ये असं... नवीन असं... जोश येतोय त्यात
हा
आपण... डान्स त्येन केलं कणी असं हा... बॉडी... बॉडीला असं शेप तेन येतोय
हा
चांगलं वाटतंय... जिम किंदा पण भारी वाटतंय ते
व्हय
होय.. पूर्ण वर्कआउट... तेन सगळं असतं
हा हा
आपली बॉडी पूर्ण अशी... ट्रेन होते त्यातून
हा
युथ फेस्टिवल खेळाय पाहिजे असतो... पण एकदा... मज्जा ही मज्जा असते
हो बघू की आता....
आणि सगळे पोर पोरी असतात.
हां.....
सगळेजण असं मजा मस्ती करत असतात...
हा....
रात्री.... अडीच वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत कॉम्पिटिशन संपते अडीच ला तीन ला.....
हा हा एक थोड्या वेळान कॉल करतो थांब हा.
हा....
हां....